हॅलो.
हॅलो आम्ही करतो कॉल नाही नाही.
तुम्हाला देऊन दिला का हिन. हम मी तेस म्हटलं. रा
हा मग कॉल कर तु आता पोरगा आवाज देत आहे, नाही
थांब आता एक मिनिट एवढा दोन मिनट दोन मिनिटं बोला कट नका करू नाही तर माझे कॉल येऊन जाईल.
काय होईल तुम्म क अजून चार मिनट दड वा
नाही मग थांबा ना मग बोलू न तो बोला ना मग नंतर तुम्ही कट कर स ना मग काही फायदा नाही मग माझ्या कॉलच हे हुन जाईन ते. मग तुम्ही लावा लागल तर ह. नाही आम्ही रा आमचे सकाळ दुपार पासून आल होत ना आमचे वीस कॉल, पहिले पाच केले मग परत आले पाच परत वीसा वीस येतात ते.
कोणा कोणा लगत.
वीस येतात. कोणालेच नाही गेला आम्ही ना पूजीलेच केला. पूजाले केला आण मग नंतर यांच्या मोबाईल वर करून आम्ही मायलेक
ह का? ना.
हा त्यांच्या मोबाईलवर केला पण त्यांना टास्कचा आला नाही. यानले टास्क चा आलं नाही पणयांच्या जर मोबाईल वर लावलं तर चालू शकते.
हा तसं चालत.
हाऊ त्यांलेअजून स्टर च आलं नाही पण त्यांच्यायेजावर ते ऑप्लिकेशन डाउनलोड केली ना तर त्याच्यावर कॉल चालला श्लोकच्या पप्पाच्या येज्यावर मग आम्ही घरातल्या घरात दोघ मायलेच गप्पा
ह् हम्. आह?
मग आमच या ना याच्यावर पाहिलं ना युट्यूबवरर. तर म्हणी मम्मी पाच पाच मिनिट बी बोललं तर चालते म्हणे चार मिनिट पाच मिनिट बोललं तरी चालते म्हणे. कमीत कमी तीन मिनिटांनी जास्त जास्त दहा मिनट. कमीत कमी साडेतीन मिनट न जास्तीत जास्त पाच मिनट अस पर्यंत बोलायचाय म्हणे, म्ह, म दोन मि तेच म्हणे कमी
मी आ माझ्याून कॉल. गलता ना आ तुम्ही. चालला नाही तर तो तवा कॉल चालू राहायला वाटत. तरी मला माझं एक. एक हे.
झालं एक एक झाला पूर्ण ह हा ना हा ना ह ना पण तुमच्या हच्यात पैसे येऊन राहिलेत. दाखवून राहिले आमच्या याच्यात पैसे नाही दाखवून राहिले. कि एवढं मिनट कॉल.
आपण आपण जर हेतो ना ते पुढं पुढं जायला लावतात ना सबमिट सबमिट करतो आपण तेव्हा त्या खाली बघ खाली ऑप्शन आल होत क बाबा प्रत्येकी दहा मिनिटाच्या कॉलला तुम्ही ऐंशी रुपयापर्यंत कमवू शकता
असं आहे का काय माहित नाही हा पहालागे ना हा श्लोकच करून राहिला मी काही करून नाही राहिली तर मले मला काही माहित नाही हा श्लोकच करून राहिला सर्व
नाही ते स्टार्टलाच होत आता आता तसं दिसणार नाही ते स्टार्टलाच होत वाटत ते आता डारेक कॉल आता डारेक कॉल लावू शको
हा आता लखन ले बी लावून पाहा लागिन कि लखन न केलं की नाही काय माहित
जात हे म्हणे दुपार पर्यंतच होतता मग माहित नाही ब ते
नाही राधा म्हणत राधा म्हणत होती की मी लखन ला सांगितलं आहे तर लखन न केलं की नाही माहित नाही म्हणे लखनच्या लखनला लावून पाहिजे म्हणे राधाच्या याच्यावर राधाचे याच्यावर चालत नाही काउनकी की पहिले केल आलेला आहे ना म्हणून राधाच्या याच्यावर आता नाही चालत
पाच मिनिटात तर सर्व प्रोसेस होतात कितीक वेळ लागतो आता मी मी सकाळी पाच मिनिटात तर सर्व प्रोसेस मी माझं नव्हत केलेलं पाच मिनट
मग आम्ही बी सकाळीच केलं आम्ही अकरा वाजता केलं सकाळी दोघांना बी त्यांचे त्यांच्या बी मोबाईलवर आणि माझ्या बी मोबाईलवर आम्ही अकरा वाजता आता केलं आम्ही सकाळी आम्हाला आम्ही नाही केलो
यांचं रात्रीच करून ठेवलं होता
नाही मा आम्ही तर आता सकाळी केलं अकरा वाजता तिचा फोन आला राधाचा तेव्हा अकरा वाजता केलं श्लोकन केलं अकरा वाजता अण त्याच्या बाप्पाना सव्वा अकरा वाजता अकरा कि साडे अकरा वाजता केलं तर आमचं आलं पण त्यांचं काही आलं नाही
आज नाही येत
हम त्यांचंनी त्यांचंनी आलं श्लोकच्या बाप्पाचं नि आलं आमचं आलं ह
त्यांनी कधी केलं त
त्यांना साडे अकरा वाजताच केलं तर सव्वा
मग यायला पाहिजे त्यांच्या एप्लीकेशन मध्ये रिफ्रेश मार त्यां ना आ येऊन जाईल
आता काय म्ह दादा ते सकाळी पहालागेन श्लोकले त्यांले ते आल्यावर श्लोक आप म्ह करून पा किरण एक बी कॉल नाही झालाय त्यांच्या हच्यात दाखवूनच नाही राहिलं काही पर प्रोसेस
हा नवीन टास्क नवीन टास् च्यात ना आपले याच्यातच रिफ्रेश करून पाहिजे हो ना घेऊन जात बरोबर आता माझ्या याच्या तर नव्हतं दिसत मी सकाळी दुप री म्हणे असे अस जाण मग प्र म जा मग तिथून निघ घरामध्ये मग
पाहा लागेल आता स्लोकले सांगाव लागेल मग हम् वांदााने हम्म
केला म्हणे मग तिथून ते समज
हम्म तुम्हाला करायचा का कॉल करा तुम्ही माही झाले पाच मिनिटं करा तुम्ही करत असाल तर
हा